काय माहित ग
दहाच मिनिटं बोलल्याला एक कॉल वाया गेला ब..... आणि मग अस एका दोन गेले तुझ त्या टायमालाच काहीतरी वेगळ.....
हा
अहं.....
काय म्हणालता ह्याला गेल..... तो तुम्ही? जिल्हा
अब्दुल लाटला गेलत तेव्हा म्हणजे ती... त दाखवायला देत होत नाय म्या.... आणि अ ते म्हणजे इंस्ट एकटीला अस तस घुण आलेला त्यांना मैत्रीण होती हो.... म्ह ति न म्हटली होती हॉटेलला जे...... करूया नाश कोरया झाला बिल्ला मारायला गेली म्हणाव याय लागली म्हणा इत्या म्हणाव थांब इत्या जरा दोन मिनट थांब.... ह कशाला असुदेत की म अस आणि तिने काय म्हणलं हॉटेल ला खाऊया आणि मिस्सल खायला घेत त बघा....... ठीक चार हेचा ब्याऐंशी रुपयाला एक ताट घेतल त्यांनी...
चार.? ते ताक तेन सगळं हों
ताक ताक नव्ह खरं सोय चांगली होती. थोडा असं सगळं सगळं पेशल असं मिस्सळ होत मोडं कुडून ऐका सा ना एका वाटीत फार अस चना, लिंबू कांदा एका वाटीत आणि आमटीची असं वेगळी वाट, असं ग्लास मदन दिलीत.
हां हां अनलिमिटेड होतं काय मग?
अनलिमिटेड सुद्धा नाही आणि ऐंशी रुपये घेतलं.
हां हां!
काय करायचं?
एक एक हॉटेलमध्ये जास्त जिथं-जिथं जास्त सोय चांगलं हॉटेलांचं रेट महाग असत्यात. हम्म!
सोय चांगली असते सोडा खरं म्हणलं हॉटेलचाच दर घेतलं माझ्या आ
हां हां!
एघे ठिकाणी असतंय एक-एक ठिकाणी नाही. आता हेज्यात कोल्हापुरात आम्ही कायम नाष्टा करतोय, तिथं पन्नास-साठ रुपय लई झालं. ती एका ताट प्लेट ला. अगं आणि चवीला पण तीन पुऱ्या येत्यात आणि भाजी आपण घेईल तेवढी.
चार येत नाहीत का?
तीनच हायीत मोठ्या-मोठ्या येत्यात खरं. चार येत्यात नाही मोठ मोठ्या मोठ्या इथं तीनच देत्यात आओ.
हां हां आणि डोसा?
डोसा तसच हाय साठ रुपय, सत्तर रुपय घिल तसं हाय. ऐंशी रुपय लोणी डोसा असाय.
हां हां आपण काय घरी बनवतोय त्यामुळं बाहेर खायचं काय हेच नाही.
हां!
आ लोणी डोसाला काय? फक्त जास्त त्यात जरा रवा घालतोय. आण जरा दही मिसळायला आणि काय लोणी असेल तिच
तिला काय वेगळं करायला लागतंय?
हा असच रेग्युलर आपला आपण तांदूळ भिजत घालून वाटतोय क नाही हा रवा घालायला लागतोय त्यात रवा घालायला लागतोय त्यात जरा ते त्याची ही वेगळी आहे पद्धत वेगळी आहे जरा.
असं हाय व्हयं
पण करायच्या आधी कणी तासभर आधी गरा आणि त्यात दही जरा घालायला लागतंय
हा हा
अ म्हणजे ते फुलतय चांगलं
हा हा
आणि ते कसं जाड असतंय नी? तेण जाड भी होतंय आणि चव भी येत्या त्याला रव्याना अ आणि मग काही.
तसं आम्ही साध्या पिठाच करतोय कधी लोणी कधी तूप घालतोय ते तूप पाजते
लोणी लावायचं जास्त मस्त लागतय आणि अ हे जे बुक् बुक्याची पुडी मिळते बघा बीन हे मिसळलेली म्हणजे अस चटणी नाव घरातली लाल तिकड हा हा ते नुसतं असं घातलं क नाही चव यती त्याला
हा हा
हम् हम
ते करायच म्हंटलं की ताप लय होतेय
कॉलचा चालु असूदे दमा
हॅलो हॅलो
हॅलो
तर नाही बोलल्याला आहे ना बघ डिस्कनेक्टिंग होतोय बघा
आं?
बोलल नाही ना आता पहिला कस आधी कॉल आपण चालू करून असं ठेवत होतो
लो कटवीत नाही
नाय हा कट होतोय ते सांगायला लागलोय तो कट होत तो कट होत नव्हता हा कट होत आता लई उशर आपण बोललो नाही ना
ह
तर कट होतय.
हुतो?
हा होतय.
आत्ता झालेल नाही ओ.
नाही नाही झाला. मी हॅलो हॅलो म्हणालतो की तेवढ्यासाठी,
आता नाही झाले ना खर!
हा
आओ मी तुमच्यासंग पाच मिनिटं बोलतोय की नई?
हा
पाच मिनटं बोलतोय की नई मी तुमच्यासंग?
हा
आता मगाशी सबमिट झालं ना एक
मघाशी सबमिट झालं नाही, कारण हे कॉल क नई झिरो सेकंदच दाखवायलय. त्याला टायमिंग पडणा झालय.
ते आता बघा सहा, सहा मिनिट झाल्यात. होय
दाखवा न का कडव ती? हम्म हॅलो ते कट करायला ऑप्शनच येईना अहो.
नाही दहा मिनिट होऊ दे बघूया मग.
दहा मिनिट होऊन दिल बघूया आता कसं बी सहा मिनिट झालीत.
हा काय करायलाय.
पोहे कराय लागलोय बघा.
आता काव
अ आता ते अ जरा पा दिदी ते गोकुळ मधले एक साहेब आलेत, ते खाली गेलेत. मग त्या नाष्ट्ता कराय लागलोय.
हा हा
आता खर कॉल तुम्हाला तिकडनच कट कराय पाहिजे.
बघूया की तुम्हाला जरा अस स्क्रीन ऑफच बटन दाबून चालू करा की.
हो तरी पण होईना ते, ते कॉलच गेलाय त्यातन. त्यात नुसता की‌ नई, वर पडलंय अ विओ आय आय पी कॉल म्हणून पडलय.
त्यावर टच करा की.
होईना झालंय मग ते येईना झालय टच टच केलं अन् ॲप उघडाय लागलोय नुसता ते हिरव पडणा झालय बघुया दहा मिनिट होऊन देत आता
नाही नाही तस होतंय त्यावर सारखं टच करून ओपन करा ते. हा नाही तर हा पण कॉल मिस होईल. छा तेंन पिलाय का नाय?
ओपन केल की नुसत आपलं आत ओपन व्हाय लागलंय.
ऍप
ऍप ओपन व्हा व्हाया लागलय ते हे हे दाखव ना झालंय त्यात कस काय कट करायच ऑप्शन
हम्म हम्म
बघूया कॉल हे झाला की नाही तुम्ही तिकडन करा काय होतय ते बघूया?
बर
खर ते कट तर व्हायला पाहिजे तुम्ही तिकडन कराल असल तर डिस्कनेक्ट होणार
नाही बघुया की ते ऍप उघडूनच ठेवा ते आपण कॉल करतोय ना ते उघडूनच ठेवा तिथं
हा ते उघडूनच ठेवल्याला हाय
काय होतंय?
बघुया की काय होतंय?
मग उप उपवास हा उपवास हाय च्या तेन पीलाय का नाय म्हटलं! उपवास हाय च्या तेन पीलाय का नाय म्हणल?
हा च्या घेतला चाय घेतला जास्ती पण नाही चाय हे व्हईत नाय उष्णतेचा त्रास होतोय चहा नं
हा सेम मला पण हा झालं ना तेच म्हणलं होत थांबा
अं हा उष्णतेने त्रास होतोय विचारला. अं हे होतंय अ तोंडात चट्ट उठत्यात
हम्म हम्म
न्हायी चा दो एकदा दोनदा घेतोय तरी पण. तुमि तिसऱ्यांदा चहा झाला कि लगेच, चट्ट उठत्यात
हा हा.
आणि
जास्त गोड खाल्ल्यावर पण तोंडावर उठ ते ते बघा.
गोड मी खाईत नाही मला गोड अजिबात आवडत नाही.
मला पण आवडत नाही तरी पण चहा तेन पित होतो आता सगळं बंद केलंय बघा. च्या बंद केलाय नाइ. पीत नव्हतोच आधी कधी तर आसं चहा बिस्किट चहा खारी खात होतो. ते पण आता बंद केले. भात खात नाय
मला भात सुध्दा!
हम ह नाही आत ह्या एक पंधरा दिवस झाल नाही सोडलंय आता
का अ
सुट्टीला जरा जाऊन आल्यावर वजन वाढलंय ओ.
होय, एक तीन महिने तेलकट तेलकटतेन काय खात नाही जास्त
तीन महिने, मग वजन उतरतय. ह वजन उतरन उतरतय हम् हम
खात राहिलं ना की चरबी वाढत जातीया तर टाइम टू टाइम सकाळी एकदा जेवलं की डायरेक्ट संध्याकाळी असं काही तर खाल्लं की मग ते टाइम बसते रुटीन
ह थांबा हा दहा मिनिटं होत आलिया कुणाचा त्या?